का असं
नमस्कार नमस्कार बोला,
बरबर काय चालू य तुमच्या इकड
आहे ना सध्या निवांत आहे आम्ही
अहो काय मोबाईल पाहायले तुम्ही
काय सध्या मोबाईलच हाय ओ सध्या काय खेळ बंद आहेत सगळं बंद ये घरी ये मंग निवांत मोबाईल
आहो मोबाईल न किती आपले डोळे खराब होतात हो शरीरावर किती परिणाम पडतो हो.
अह हे आपल्याला कळायले दुष्परिणाम आहेत मोबाईलचे पण पर्यायत नाही ना.
हम् हम् हम. तर काय पर्याय पर्याय म्हणजे कामापुरतं वापरणं हे महत्त्वाचं आहे ना.
कामापुरतं वापरणं बरोबर आहे तुमचं. पण सध्या आता मोबाईल शिवाय कोणती गोष्ट होईनच ना
मोबाईलशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही हो मात्र आतून कसं आहे टाइमशीिर जर का? केलं सगळं म्हणजे मोबाईल आपला समजा आपलं काम आहे तेवर पाहणं फालतू गिरी रील न पाहणं फालतू गेम न खेळणं
हा.
त्याच्या व्यतिरिक्त आपण जर का म्हणजे शारीरिक गेम खेळले समजा आपण क्रिकेट खेळणं कबड्डी खेळणं.
हो हो
समजा हत्ती की सोंड खेळणं हे जर का ग्राउंड म्हणजे मैदानी खेळ जर का खेळले आपण तर आपलं शरीर तंदुरुस्त राहते पुन्हा व्यायाम होतय जेवण पोटभर जातय झोप य ती नंबर एक
हे बराबर आहे तुमचं पण काय माहितीय का सध्या आपले सगळे विद्यार्थी हे सध्या मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत बघा
ह हो तसं नाही कामापुरता पाहा तुम्ही आपलं असं म्हणणं नाही की बा मोबाईल पाहूच नका.
मता कसं झालं आताची आताच्या जे पोरांची जे म्हणजे म्हणजे माइंडसेट असतो ना.
हा
ते कसं असते बा त्यांना फक्त म्हणजे असं म्हणजे त्याची जे शरीर आहे त्या मंदबुद्धी झाल्यावर म्हणजे नुसतं बसून बसून त्याला अ अंग म्हणजे खेळ खेळणं हे ते तरी आवडत नाही जास्त नुसतं मोबाईल पाहणं रूमवरर बसत आराम करणं हेच आवडत
सध्या मैदानीने खेळ विद्यार्थी खेळत नाहीत ना लहान लेक्रं
हो ना आता आपण कसे लहानपणी आपण आपल्या लहानपणी कसं बा आपल्या लहानपणी काय आहे आपण म्हणजे समजा मोठेपणी बी समजा आपल्याला मोबाईल नव्हता आणि पहिले तर आपण नुसतं दिवसभर त्या झाडाखाली काच्या गोळ्या खेळणं क्रिकेट खेळणं. ते इठ्ठी दांडू खेळणं आपल्याला असे नवीन नवीन गेम आ ठवायचे ना म्हणजे नवीन नवीन म्हणजे की आपण ती खेळायचो
हो आपण पहिली घराच्या बाहेरच राहायचो कीऊ मोबाईल म्हणजे आपल्याला त नव्हताच ना
हा आपण म्हणजे मस्तपैकी गेम खेळणं दिवसभर त्या शाळापशी राहणं. त्याची झाडाखाली बसणं काच्या गोळ्या खेळणं मजा यायचीि न हो ते काय म्हणतात त्याला ते अ इत इतती बोट चार बोट काय तरी की खेळायचो
हा काचा बुट्या खेळायचो आपण हाती कि सोडून खेळायचो तो डोका टोळा खेळायचो किलीदाांडू खेळायचो.
किती मजा यायची हो आणि आता कायच्या मोबाईलने सगळे डोळे खराब करून शरीरां सगळं म्हणजे पचन कि व्यवस्थित होत नाही बसून बसून ते मोबाईल पाहून पाहून
हो बराबर आहे डोळ्याच खराब होतय डोळ्याचा दुषमरनाम होतयर
आपल्या काळामध्येध नुसतं मोबाईल नव्हता ते चांगलं होतं राव माझ आता कसं आहे? म्हणजे मोबाईल असा हो मात आता वय काय आहे त व म्हणजे तुमचं वय समजा जर का तुम्ही म्हणजे समजा कोणत असं मोठं म्हणजे एज्युकेशन घ्यायली सेकंडरी एज्युकेशन घ्यायली तर तुम्हाला मोबाईल देणं. गरज आहे बा मोबाईल लागतो त्या टायमाला
हा
तरर लहान असाल तुम्ही दहावी बारावी तर मोबाईलची काय तेवढी गरज असं वाटत नाही ना पुस्तक पुस्तक राहतात अभ्यास कराय खेळ राहतो
हो बराबर आहे बरोबर आहे बरोबर आहे गरजेनुसार वापरला पाहिजे
हो ना आता लहानपणी कसं माणसानं असं खेळ खेळले पाहिजे कसं की शरीर प्रकृती आहे म्हणजे ती हेटणं वाडणं हे जेनेटिक जर का नसेल तर ते त्याचा परिणाम असवू शक खेळानं पळल्याने आणि त्याना हाईट गिट वाढते बा शरीराच म्हणजे असं शरीर मजबूत बनते ना
हा बराबर आहे कस आता सर्व
आणि शरीर जे ढिर्यागिर्या निघणं ते कमी होते
हो बरोबर आहे सध्या आता खेळ खेळत नाही तर पहिली जे खेळ होते का ते खेळ आता सध्या पोरं खेळतच नाहीत ना
समजा आपण क्रिकेट खेळायलो समजा आपण रनिंग करायलो समजा आपण हातली सवंड खेळायलो गोळकच्या भिंच्या खेळाल आपलं म्हणजे कंच्या खेळतानी पबून इथून गोटी पळाले तिकडे उठून जातो म्हणजे ते पायाचा व्यायाम होतय टोंगळ्या फिंगळ्याचा आणि जर का क्रिकेट खेळत अस आपण बॅटिंग करत असेल तर पूर्ण हाताचा पायाचा पूर्ण शरीराचा व्यायाम होते
हो हो शरीर पुन्हा फिट राहते मेंनटेन
हो ना आता याच्यामध्ये आपण समजा आ हत्िक सोड खेळायला आपण पळतो तर पळाल्यामुळे आपलं म्हणजे ते आपण जे जेवण करतोते त्याच्यातून ते जे फॅटी सिड म्हणजे फॅट फॅट जो निघतो तो कमी होतो
हा शरीराला पोषखांनी दुर भेटत सर्व होते
हो ना आता रक्तस्राव म्हणजे ते रक्तस्राव असा म्हणजे सुरळीत चालतो ना असं अटक येण्याचे प्रमाण कमी होतात शारीर शारीरिक गेम खेळल्याने पुन्हा मेंटली जे इश्यू होतात ते शारीरिक गेम खेळल्याने कंट्रोल होतात
हो बरोबर आहे पहिली आपली मैदानी खेळ म्हणजे नंबर एक होती कबड्डी खेळणं हे खेळणं
क्रिकेट खेळल्याना आपला दिमाग म्हणजे असं त्या खेळामध्ये असा मग्न होतो त्यामुळे त्याचा दुसर विचारच काही मनात येत नाही तर किं आपलं काय डिप्रेशन होतं कोणतं होतं काही चेत नाही धनात
हा चपल दिमागख होतो ना एकाग्रता होती त्याच्यामध्ये
हम्म आता कसं मोबाईल मु ते काय म्हणजे आता सगळ्यात जास्त जे अटॅक पिटॅक येतात ते जे मोबाईल पाहणारे माणसं आहेत ते बसून काम म्हणजे त्यांच कधी अस व्यायाम न करणारेेत ते त्यामुळेच त्यांना अटक येतो ना
त्या सध्या बारमध्येध्येच गुंतून आहेत ना सगळे जण
लहाने हो मोठे हो सगळे मोबाईलच पाहतात जास्त
हो ना हो ना नुसतं बसून बसून राहून त्यांचं कसं म्हणजे आता बॉडी हलत नाही शरीर हलत नाही मग ते अशी जाड बनतात ढिऱ्या निघतात. शरीराची म्हणजे शरीराची स्ट्रक्चर आबडधवड बनतो.
हो हो
म्हणजे मग कसं ते सुरळीत नाही राहात ना म्हणजे पूर्ण आप म्हणजे मग मन लागतं नाही कशामध्ये ते झोप होत नाही का पूर्ण आपली
जो झोप डोळ्यांची डोळ्यांचा त्रास होतो.
हो ना हो ना डोळ्याचा त्रास होतो म्हणजे असे अनेक प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला अनेक असं म्हणजे हे होत त्रास होतात मात्र आपण कसं आहे आपलं जे दिमाग आहे ते दिमागाला आपल्याला काय आवडते आराम आवडते
हा आणि ते मोबाईल बघून एक एकसारखं एकसारखं मोबाईल बघून बी कसं असं शरीर असं थकल्यावाणी होते कंबर दुखी हे होते.
होन हो ना आता आता कसं चे जे पोराजे येत जे लहानपणी त्यांच्या कमरा दुखणं टोंगळी दुखणं वात येणं
अ ते खेळ खेळलेच नाही ते
ते म्हणजे त्यांना लहानपणी बाळ रडायले घे मोबाईल बाळ रडायले घे मोबाईल बाळ रडायले घे मोबाईल आणि नंतर काय होत थोड्या दिवसानं मग बाळ मोबाईल न दिल्यामुळे रडते
ते बराबर आहे तुमचं जेवण जरी करायला गेला तरी मोबाईल घे
अहो पहिली कशी कंडिशन होती पहिले आपल्याला घरीन घरी येईन म्हणून मारायचे त्या खेळ्याच्या तिथून झपट्या देत आणायचे घराकडे आणि आता काय खिळाया बाहेर जायसाठी मारायलीत
बराबर आहे ना आता तर विद्यार्थी हम्म आता कसा आता मुलं कसेे बाहेर जातच नाहीत ना मैदानी खेळ खेळायला त्यांना फक्त मोबाईल हवा आहे
हो ना हो ना आणि जेवणही चांगलं नाही राहिलं न ते गदळ मॅग्या खाणं ते गदळ खानणं
हो सगळ असं कसं मॅगी घ्याय सर्व जास्त चलाली बघा मॅगी अस रूमवर जे पोरातच ना तेला चला त्यांचं मेस हि खराब त्यांचं मेसच खाणं हि खराब असते मग ते मॅगी खातात
अहो ते मेस फी झालं हो म तर आपण एरी जनरल बोलायलो. कि बुआ हे मॅग्या खाणं हे गदळ पदार्थ खाणं यायाच्या जर का पौष्टिक काही खाल्ला कोण डाळ खाल्ली पुन्हा अशी डाळ उकडून खाल्ली अंडे खाल्ले म्हणजे जे शरीरासाठी चांगलं ते खाण तुम्ही फालतू पैसा का खाल वेस्ट घालायले गदळ मॅगे खाण्यात
हे काही करायलाेत ना
हो ना
असे पदार्थ खायचे अ्न असं भेटते आपल्याला काही भेटलं पाहिजे शरीराला कष.
शरीराला असं पोषक तत्त्व भेटणं आवश्यक आहे ना
हा हा
त्याच्यामुळे न हा ते मग त्याच्यामुळे काय परिणाम होतात ते बारकाले पोर होतात हाईटच वाढत नाही त्यायाच्या बुटकेच राहतात. हो ना हो ना याच्यामुळे हे मॅग्या फिग्या खाण बंद कराव लागते हो केसगळण गदळ शहरातलं पाणी वापरू वापरू टकले पडणं,
तकलीफ पण हो बरोबर आहे ना. अह आता विसव्या वर्षामध्ये लोकांचे टकले पडत आहेत केस पांढरे होत आहेत
हो ना हो ना टक्कल म्हणजे काय कस मित्राचे चेक केस गेले त्याची हईट नाही काय नाही
बराबर आहे बराबर आहे अशी कोणाची काही मज्जक उडवू नका हो
हा मजा कवायचं नाही आपण रियालिटी बोलावलो असं गदळ खाणं गदळ. म्हणजे गद्दडखान्यामुळे होते होते गद्दडखाान्यामुळे आता खेळ खेळत नाही तर पोरं काही ग्राउंड खेळ. नुसत ते जिम मारतात त्याना डिपसा मारू मारू ते ती मारमारू हाईट कमी करून घेतली हे
अ बराबर आहे जिम असं हे कस शहरी भागातले कसे आहे जास्त जिम व लक्ष जास्त जिम वर्क शेरी बघायच्या विद्यार्थ्यांच मुलांच हम्
वर्ष वर्ष आता कसं राहतय पहा
हॅलो
हो ना हो ना आता याच्यावर काय आपण करू शकत नाही ना
हा हा
ते आपल्याच हाताते करायचं
आपण ते कमी करू शकतो ना सोशल मीडिया कमी पाहणं हे करणं. आपल्या आपल्या मुलांवरती आपण आपल्या मुलांवरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे.
हो ना हो ना.
त्यांना बाहेर पाठवलं पाहिजे खेळण्यासाठी, याच्यासाठी हं.
हे त्याच्यात कारणीभूत ठरतात ना हे मोबाईल पाहण्यामुळे अस.
आता लहानलीकर कसं जास्त चिडचिडपणा करतायत. मोबाईल जास्त बघण्यामुळ. त्यांच्या हातातून आपण मोबाईल घेतला बघता आणि तर चिडची जास्त करतात लते चालते.